हॅलो.
हा बोल कि.
काय चहा पिलीस?
चहा प्या लावलीय बघ तुझं झालंय चहा.
नाही अजून मी अजून फिणार आहे बघ.
होय काही वेळाान कितीस वाडतं.
होय म्हणजे जरा लाडू बनवायचे म्हणत होते ग तू मध्ये एकदा मला दिलेली. मी ते काय नाचण्या ते लाडू.
हा हा.
हा तेच बनवायचं म्हण तु ते पण लक्षात ये ना काय कसं किती म्हणजे किती प्रमाण काय घालायचं.
तशा नाचण्याचं आहे ना.
हा नाचण्याचं.
हा हा. नाचण कण असं जरा असं भाजायचं आपण बारीक गॅस करायचा. आणि पूर्ण बारीकच करायचा कारण मोठं केलीस त्यांनी ते करपायला बघते आणि काळ होत.
हा हा.
ते बारीक एकदम बारीक गॅसवरर कनी जरा खरबोस अस ला अ म्हणजे वास येऊपर्यंत जरास भाजून घ्यायचं.
हम्म हम्म,
ते गार करायचं गार झाल्यावर का नाय दळून आण.
हा हा,
दळून आणल्यावर पीठ आपण क नाय चाळून घ्यायचं म्हणजे त्यात. त्यात मोठं हे ते असलं की, जाते निघून.
हा हा,
नुसतं बारीक पीठ घ्यायचं म ते पीठ कनी जवळजवळ अ म्हणजे त्याला कणी अर्धा. की अर्धा किलो पिठाला का नाही जवळजवळ एक ते दीड माप तूप लागतेय.
होय का,
हा त्या तुपातच क नाही पहिला काय करायचं ड्रायफ्रूटस भाजून घ्यायचं. म्हणजे काजू बदाम पिस्ता.
च्छ हा हां
हा अक्रोड ते परत अ आपलं डिंक असते माहितेय काय.
होय होय,
हा ते डिंक पण त्या तुपातच तळून घ्यायचं.
हा हा,
हा म ते सगळं भाजून घेतलेस का नाइ आणि ड्रायफ्रूटस कस. करायचं मायतेय का अकंड अकंड कधी टाकायचं नाइ त्याच्यात किंवा बुक ना. नाइ बुकना पण करायच नाइ खाताना कसं ते टेस्ट. टेस्ट येते ना कसं करायच कट कट करायच आपण चाकूनं क नई. आपलं बारीक पीस कट करून घ्यायचं हा बदामचं आपण लांबडं लांबडं काप करतो बघ.
हा हा, तसे.
''हां'' तसं करून घ्यायचं आणि ते. पणं भाजून घ्यायचं म्हणजे काप करूनच भाजून घे म्हणजे छान भाजते. हा म, त्या राहिल म ते डिंक तेनं तळून घेतलेच का नी अ. आपलं हे पीठ असते ब आपण नाचण्याचं जे दळून आणलेलं असतय ते पूर्ण. क नाही अ तुपात भाजून घ्यायचे एक जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं भाजून घ्यायच च ते पण बारीक गॅस वरच हां, एकदम मंद आचेवर ते भाजून घ्यायचं ते भाजून घेत ''--'' लेस की, ते थंडं करायला ठेवायचं हां, आणि अ मग त्याला साखर घ्यायची आपली ती मिक्सरला लावून घ्यायचं. बारीक करून पीठ करून घ्यायचं त्या साखरेचं हां. त्यात जरा वेलची घालायचं म ते सा ''--'' तर का नई त्या गार झालेलं आपण भाजुन घेतलेलं ते मिश्रण असते ब त्या मि ''--'' त्याच्या मध्ये ते ओतायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. म ते मिक्स साखर मिक्स झाली का नाही म त्याच्यात ते ड्राय ''--'' फुड्स टाकून घ्यायचं आणि ते डिंक आपण घेतलेलं असते बघ तळुन. ते पण मिक्सर लावून ह त्यात घालायचंय.
हा, मं ते आपल्या. हा, आपल्या बेसन लाडूगतच कि, वरून साखर घालूनच करायचंय हाय.
हा, आपण बेसनचे लाडू कसं करतो का नाई तसं. खरं बेसनचा लाडू कसं आपल्याल टाळ्याला ते चिटकायला बघतय. हा, तस हे होत नई हे छान होत्यात मऊ. आणि लहान पोरांना पौष्टिक होतेय ग नाचण्याचं आंबिल तेन काय पोरं खायीत नाईत.
होय, होय.
हा मग ते नाचण्याच सत्त्व म्हण, डिंकातलं घटक परत तुपातल घटक, हे सगळ एकदम जातय नई पोटात. हम्म. ड्रायफ्रूटस होय. तसच, खायला दे तु हातात खात्यात का बघ.
नई नई, खात नईत.
आमच्यात तसंच की, त्यो पण तसंच करतोय. आता बदाम भिजत घाल आई मला, मी बदाम खाणाराय असं बोलतोय आणि सकाळी बदाम खा म्हटलं तर, मला काय नको ते काय चांगलं लागत नाय असं बोलतोय. कित्येक वेळा असं भिजत घालून तसंच ठेवलंय. दुस आम्ही खाल्लय ते शेवट. तो खातच नाही, म्हणताना म्हणलं असं लाडू वगैरे कायतर करून की नयी, त्यात घातलं कनी चालतय नाही खात. त्यात तर ते त्याला लाडू आवडतात. जास्त करून कसं गोड असतो पदार्थ. त्याला असं तिखट पदार्थ जास्त आवडत नाही. पण त्याला तिखट मध्ये तो जास्त खातोय, म्हणजे लसून खातोय
लसुून.
हा लसूण, चावून खातोय एकदम, कचकचकचं चावून खातोय एकदम. पण, कणी भाजी वगैरे कनी तिखट नकोय. भाजी वगैरेच खात नाही तो, मला काय कळणा अरे म्हटलं ते तिखट असतयं ते जास्त खातोय, आणि एवढ भाजी भात त्यात वगैरे भाजी जरा दूध भात, ते घेतलं तरी पण ते खात नाही ते लगे हा, तिखट लागालय म्हणतोय. मग हे ड्रायफ्रूट्स पण जायला पाहिजेत नही. ते मग त्याला पनीर वगैरे आवडतय. म्हणताना मी काय करतोय पनीर वगैरे मध्ये कणी काजूची पेस्ट काजू ची भाजी वगैरे करताना, काजू पण काढून टाकतोय तो
हं.
आणि म्हणताना मी काय करतो, पेस्ट करतो काजूची आणि मगच घालतो त्यामध्ये. नाही पनीर आहे म्हणतोय आणि, घालतोय त्याला पनीरचे दोन फोडे हे घालतोय फोडे, आणि मग त्याला देतोय. खायाय.
होय, अगं कसं करायला लागल्यात, पोरं काय खाईनाच झाल्यात, आणि त्यामुळं आयास्नी टेन्शन याय लागलय. ह्यानासनी, नेमकं घालायचं तरी काय..
हा, आणि बाहेरचे काय म्हणत्यात, हा तुम्ही काय मुलांना घालताय का नाही, मुलं उपाशी बारीक व्हायल्यात.
हा, त्यांच्याकड लक्ष देत नाही असं तसं म्हणतात. खरी पोरच घरात मुळात खईत नाहीत, त्याला आम्ही तर काय करणार.
काय करायचं हो तर.
मग काहीतरी अशीच आयडिया वापरायची, आणि काहीतरी त्यांना पौष्टिक अग, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटात काहीतरी आपलं पौष्टिक पदार्थ जाऊ द्या, म्हणायचं आणि करून घालायचं.
तेच की मध्ये तुला म्हटलं नाही काय, असं भाज्या वगैरे पण माझं मी पावभाजी वगैरे करतो. ते मी आज बाजारातन पण आणलोय बघ, पालेभाज्या पण आणलय आणि पावभाजीच सामान पण आणलय. जेणेकरून त्याला आठवड्यातन ते सगळ्या भाज्या पण जाऊ देत ना त्याच्या पोटात. बटाटू न वगैरे कसं वजन वाढत, तो अशी बटाटूची भाजी खातच नाही.
होयं आमचा पण नाहीये अग माप प.. म्हणजे असं असं डॉक्टर त्यां सांगतात की, बटाटू उकडून त्याला मीठ लावून देत जावा. खायला तर तसं खायचच नाही तो
होय होय आता, आपण आठवत काय? आम्ही पहिला आमची मम्मी वगैरे की नाय मूग शी मुग शिजवायची भाजी करायला मुग शिजवल की, आम्हाला वाटी भरून काढून ठेवायची किदे त्याच्यावर मीठ वगैरे टाकून होय आम्ही आवडून खायचो बाई. आम्ही आवडीनो खायचो
मला पण अजून आवडत. ते मूग म्हणजे हे केलेलं परत मटकी भाजून दिलेलं.
हा मटकी पण आम्ही खातोय बाई अजून पण मला की नाही मी प्रेग्नेंट होते त्यावेळी पण कनी मला खायला लावलेलं डॉक्टरांनी ते कारण. शरीराला मटकीे मोड मोड आलेले पदार्थ खूप चांगले असतात शरीराला.
होय बाई आणि आता काय खाईतच नाहीत. त्यांना क नाई लय असं टेन्शन येत बाई मला तर क नाही त्याला काय करून द्यायचं
मी पण पालेभाज्या अजिबात खात नव्हतो पहिला खरं सांगतो पालेभाज्या. पण मला त्याचं महत्त्व आता कळाय लागलं आता मला एक त्याच्या प ऍलर्जी वगैरे येते अंगावर पांढर
हा आणि बघ कि ते आपलं म्हणजे आपण भाजीतून खाल्लं नसल किंवा ते, भाजीतला घटक आपल्यात गेलं नसल तर आपल्या चेहऱ्यावर ते पांढर् पांढर जरा चट्टे उठतात का नाही.
होय होय उठतात मला किती डॉक्टर म्हटले मी दाखवायला गेल्यावर. तुम्ही पालेभाज्या खात नाही म्हटले त्यामुळे डोळ्याखाली माझ्या डार्क सर्कल सुद्धा आहेत. त्यामुळे का नाही म्हणटले पालेभाज्या खायला पाहिजे त्याशिवाय ते कमी नाही होत. आणि पाण्याच कमतरता पाण्याची कमतरतेमुळे पण तसं होतंय मला.
होय
हम्म
खरंच ग आता कसं झालंय आणि त्यात. कस झालय पूर्ण अस प्युअर म्हणून नाहीच ग सगळं भेसळ आणि सगळ औषधावरच आहे त्यामुळे क नाही किती खायचं काय खायचं ते. पण काय कळत नाही आणि मुळात आमची पोरं अगोदर पासून काय खात नाही. त्यांना आता काय तर खायला सांगायायला लागलं की ते खायलाच बघत नाहीत.
आता सांगू काय आपण म्हणतोय आता अ बदाम काजू हे द्यायला पाहिजे मुलांना. पण ते पण बनवताना डुप्लिकेट करायला लागलेत क नाही त्यामुळे. प्रत्येकाचं शरीर चांगलं जरी खालं घरगुती खालत. तरी पण ते सगळं केमिकल आपल्या दुसऱ्या नंबरच प्रोडक्ट आहे ग ते. असं पियोर म्हणून नाही येतं.
प्युअर म्हणून आता नाहीच ये अगं तेे ह्याला. अ इंस्टा म्हणजे आपल्याला एक रील सारखे माहितीय काय? तू बघितलास काय नाही मला पण माहीत नाही मग मी सांगते. ते ह्याच म्हणजे एक सिटी क नाही एक म्हणजे शिक्षक आहेत ते काय सिटीत राहतात मग त्यांना अस प्युअर म्हणून. काय मिळेना म्हणजे भाजी म्हण किंवा असं काय पण फळभाजी म्हण. म्हणताना त्याने काय केल्यात माहिती ये का आपल्या गॅलरीतनी. म्हणजे जी आपली लहान लहान कुंड्यातून येतील असं येणारी झाड आहेत. हा रोप. ते कणी त्यांनी लावून ठेवल्यात. म्हणजे एक असं त्यानी दाखवालत त्या रीलस मध्ये. असं एक आपल फसरत टप असतोय माहिते काय?
होय होय.
हा त्यामध्ये त्यांनी माती घालून कणी मेथी टोक मेथी मेथी घातलेत. परत दुसऱ्या असं टप्पात हे घातल्यात. धन. म्हणजे कोथिंबीरसाठी. हा एका ह्याच्यात वांग्याची झाडं लावल्यात.
हम्म हम्म.
एका ह्याच्यात कडीपत्ताचं झाड लावल्यात. एकायेच्यात पोकळ्याचं. असं त्यांनी लई छान बगिचमध्ये पण त्यांनी काय त्यांच स्वतःच घर आहे का नाही त्यांच बिल्डिंग. त्याच्या समोर त्यानी जागा सोडलात काय. आणि त्या बगीच्यामध्ये शो ची झाडं त्याने अजिबात लावली नाहीत. हे असलीच झाडे लावल्यात. हम्म. होय वांग्यांची हा. म्हणजे ते जेणे करून तेन च्या घरापुरत तर होईल ना. त्यांच्या पोरासनी घालण्यासाठी. होईल ते. तेवढच एक भाजी करून घातलं तर पोराना पोष्ट टीक आणि चांगलं जाते नी.
अगं एवढेच काय. मोठमोठे नटनटी सुुद्धा तिने आपल्या गॅलरीत असं वरती असं हे केलं त्यांनी असं, तेवढं छोटस. अ अग्री म्हणजे त्यांचे म्हणजे बगीचा केल्या त्याने. त्याच्यात माळवे, फळांचे झाडं वगैरे लावून. त्यानी असं हे केलं छान केलं त्यानी.
होय.
त्यांना पण पौष्टिक काय तर हवं ना. त्यांनी त्यांच्या इकडे काय सगळं भेसळच. ते काय मोठी लोक. त्यनी काय काय मिळेल ते सगळं पैशावरच नाही त्यांचं. असं घरगुती काय येत नाही काय नाही तिकडे. त्यामुळे पणी सगळं भेसळच त्यांना.
हम्म. आणि आपल्याकडे शेतीय ह अ म्हणजे भारीय. कारण आपल्याला आपल्या आपल्या शेतातन जाऊन. आपण जे आपल्या शेतात काय तरी लाऊ शक तो. आणि आपण जाऊन स्वतः आणून खाऊ शकतो.
होय होय, पण बघ की हा पावसान तर कसं केलंय?
होय, बकी पावसामुळे पिक अप पण व्यवस्थित आले नाहीत ग. खराब झाल्यात. शेतकऱ्याचं नुकसान व्हाय लागलय.
होय आता बोलूया ग ते आपण फूडच्या याला. आता मी जरा आवरते. परत मी तुला फोन लावते हा. हा ठेऊ काय? हा.
हा.